आवाज येतोय.
येतय की
हा रेंज आहे ना तुमच्याकडे?
होय.
हाऊ.
आता भरपूर फुल.
हम.
माणसाच्या नशिबात जेवढ आहे तेवढं मिळतच अस ते काय पण तेन त्यांनी त्यांच्या नशिबन ते घालवत्यात.
घालवत असतात हातानं घालवलेल्या गोष्टी आहेत ना
हा म्हणजे त्यांच्या दुकानात गिराक्यायचं तेवढं येतच होतं जायचं तेवढं जातच होतं. पण त्यांच्या तोंडामुं आणि त्यांच्या स्वभावामु
हो
कुठल्या म्हणजे कुठल्या कर्माना आपलं स्वतःच नुकसान करून घेते.
हो हे समजत नाही लक्षात येत तर बरोबर
मग तेच त्याची वाणी चांगली असती किंवा बोलणं चांगलं असतं.
हो.
तर कशाला गिरायक तुटलं अस तर बरं आम्ही एकटच नाही असं भरपूर गिरायक तुटले आहेत त्यांचं.
हो ना मग हे त्यांच्या कर्माची त्यांना फळं मिळाली ना ते शिक्षण ठवा म्हणजे देव कुठ आहे?
हम्म
असं म्हणायला काय हरकत नाही.
अम्म
तुम्ही ते जर ग्राहकाशी गोड बोलून राहिला व्यवस्थित बोलला तर
हा मग हे कशासाठी करायचंय त्यांना पैसा मिळवायसाठीच करायचं आहे ना पैसा मिळवायचा आहे तर असं वागून चाल
चालत नाही बरोबर वा चांगली पाहिजे ना आपली भाषा व्यवस्था त्यांच्या झटके पाहिजे गुंड भाषा नकोये डरडोरीची भाषा नको आहे
आणि चांगलं आपलं तोंड आपलं बोलणं चांगलं असलं तर आणखी चार गिरायक वाढून ये
वाट देतच बरोबर व्यवसाय करायचा म्हटलं की आपली वाणी शुद्ध राहली अतिशय चांगली पाहिजे. घर चार जिरं फुटल्यात जुनं
आणि एका शब्दामूळं चार यायची ते आठ तुटून जातात वगैरे कारण त्याच्या तंडातून. त्याच्या तोंडात त्याच्या तोंडातून त्याच्या तोंडात असं पण जातय.
हो बरोबर
प्रचार चांगल्या शब्दाचा पण होता आणि वाईट शब्दाचा पण हो
चांगल्या शब्दा तर जास्त होत नाही पण वाईट शब्दाचा प्रचार जास्त होत.
ते हां. कारण एक तर आधीच मा माणसाला कसं चडावड चाललेली असते आधीच
हो. आता त्यांचा, त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये असणारे दुकानदार.
हा.
आता ते काय म्हणणार हा तिथं माल व्यवस्थित मिळत नाही तुम्हाला. तुम्ही तिकड जाऊ शेजार बाजारचे लोक सांगले त्यांच्या विरोधात असणारे जे. चार लोक, ते सांगणार ना त तिथ
म तेच म्हणायचंय मला संधी की ह्याला पुढं कसं नाही जाऊन द्यायचं. मग त्याच्या तो चुकला की मग त्याऐवजी काही खर नाही एक शब्द जरी चुकीचा निघला की मग ते सगळा प्रचाराख्या
बोललेला शब्द बाहेर येत आहे ना परत ते.
हां.
कोलून गेलेला शब्द
म्हणून आपली वाणी चांगली ठेवायची कुणाला तोडून बोलायचं नाही. कोणाला वाकडं नाही बोलायचं, भले आपलं म्हण दु चालेल पण दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही.
पण ह्या आजकालच्या दुनमध्ये तसं नाही आहे ना कोण अस. मन दुखू दे
ते मग जे आपल्या हात हातात नाही ना ते देव बघत असते, जे आपल्या हातात नाही ते देव बघते देव सभाळून घेते मग सगळं.
हो.
पण त्यांना आपल्याला पाठवले कशासाठी देवान जन्माला घातले कशासाठी. पृथ्वीवर जा आणि काहीतरी करून दाखव हम्म. आणि माणसाांच्या कॉम्पिटिशन मध्ये नाही तर देवाने जे सांगितले त्या. ह्याच्यात तर तू चांगला उतर, परीक्षेत तर चांगला उतर.
हो.
असं सांगितले.
ही तुजी परीक्षा आहे आजकालची असं देव म्हणत अशा अनेक परीक्षा आपल्या घेतल्या जातात. आपल्याला कळत, कळत नाही आपल्या एखाद्याची मदत करणं एखाद्याला अन्न वापरणी करायची गरज असेल त्याला गरजेला.
हा हा, पण मदत करणारे आणि गरजेला येणारे पण भरपूर लोक असतात. पण हा आता आज मदत केली दोन दिवस गेले नाही तर लगेच चार वेळा बोलून दाखवणार त्यांनी अ ह्याला मी केलं हेला मी करून दिल, खला हे केलं ती केलं. मग त्याचा काय राहिल किंमत तर काय राहिली त्याची म करणाऱ्या कामाची.
केलेल्या कामाची किंमतच राहते
हा हा मनापास मदत केली, आपल्याला माहित आहे ना आपण कोणाला मदत केली आपल्या मनात ठेवायचं.
मनात ठेवायचं बरोबर.
ह
दुसऱ्यानी वावा करू दे अगन् न करू दे आपल्याला स्वतःला माहित आहे ना आपण काय केले. आपण कोणाचं वाईट केलं नाही, किंवा आपण कोणाला दुखवलं नाही.
हो. बरोबर!
आणि स्वतःवर विश्वास असला की जगायला पण चांगलं, जातं जगणं पण चांगलं होऊन जातं.
चांगल आहे बरोबर.
आणि एवढ्या तेवढ्या गोष्टीचं दुःख मनात बसलं तर, आयुष्य दुःखातच जातं मग.
काही गोष्टी. आनंदात नाही, नाही अजिबात समाधान नाही.
हम्.
ते पाहिजे ते पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजेत तर आज एखाद्याला पाच हजार होणार असेल तर पाच हजारै तो महिना काढू शकतो. पण उद्या त्योच पगार त्याचा वीस हजार झाला. तर त्याला ते पण पुरत नाहीत ना, गरजा वाढत जात.
घर गरज वाढत्या जास्त पगार झाला की
हो पाच हजारात गरज भागवणार तो माणूस
हा. पन्नास हजार पाच लाख जरी पगार आला तरी त्याला कमी वाटला.
हो अपूर्ण वा मला पगार कमी ये, मला पगार कमी ये. ज्या वेळेला, आज पगार असतो, त्यावेळेला तो इतरांची मदत देखील करतो. ज्या वेळेला त्याला वीस हजार पगार असतो. तो कोणाची मदत नाही बघ ना.
हम्. कारण मदत करायची भावनाच त्याची. कमी झालीच ना कारण पैशाच्या नादात तो उंच उडत असतो.
हो.
हम्म.
अगदी बरोबर आहे.
हा मग ते तस असते ना, मन चंचल असते. कुठे पण जाऊ शकते, कुठल्या पण गोष्टीवर जाऊ शकते, पण मनावर ताबा मिळवायचा आपल्या. त तस्ते हम्म, हा गाडी आता माझ्याकडं ‌. पैसे आहेत मी गाडी घेऊ शकता, म्हटलं तर नाही गाडी घ्यायचा विचार सोडून द्यायचा. एका मिनिटासाठी जर आपण विचार बदलला म्हनातला तर किती काळ बदलू शकतोय पुढ एका मिनटासाठी मनावर आवर घातली तर, आयुष्य सगळं सावरून जाते.
त्यात बरोबर आहे.
मग कारण विचार बदलतो, दुसऱ्या क्षणाला. एका क्षणाला मनात असं, किती तर विचार येत असतात रोज.
हो हो वाईट विचारांना जागा दिले नाही.
हा म्हणून आपली बुद्धी सात्विक करायची सात्विक जेवण, सात्विक राणं.
हो.
बुद्धी आपले सात्विक असले की विचार पण सात्विक बनतात.
ह प बरोबर आहे. लहान मुलांना संस्कार पण अशाच पद्धतीने केले तर बरे होईल. तुमचा एखादा आपण क्लास ठेवू शकतो का? लहान मुलांच्या सा हम.
धन्यवाद. तुम्ही सुचवल्याबद्दल
हो, तुम्ही लहान मुलांनवर छान प्रकारे संस्कार करू शकता. कारण तुमला हो नक्की
तुमचं योगदान असेल, तर सुरु करूया.
हो ना नक्कीच करू शकता तुम्ही कारण तुम ह्या बोलण्यातून आम्हाला वाटत की तुम्ही मोबाईल कमी मुलांना वापर मोबाईलचा न करता तुम्ही ह्या गोष्टींचं ज्ञान द्याल.
हा व्यवस्थित मी समजून सांगू शकतो.
सांगूच हो मोबाईला त्यांना न देता तुमच्या घरचे किती? असतील ना तुमच्या बहिणी तुमचे भाऊ बध वगैरे तुम्ही असे. लहान मुलांना नॉलेज देत असाल घरी
हा कधी कधी वेळ मिळाला तर देतो पण ते मला असं म्हणजे ती वेळेत तिला काही कळत नाही असं बोलतात ना.
हो का?
पण वेडी माणसं ध्येय वेडी असतात हे कुणाला माहितीय?
हो बरोबर ध्येय तुमचं खूप छान आहे.
हे ना ते आज कळालं का तुम्हाला
हो.
हा थँक्यू उशिरा का होईना पण काळाल
हो काळाल काळाल हा.
हम्म. थोडं टायमिंगकडे लक्ष द्या म्हणजे झालं.
हो आम्ही टायमिंगकडे लक्ष देतोच नावो असं कस म्हणताय. वेळेच भान आहे आम्हाला
दहा मिनटे होतात का गा.
हो. आता नऊ मिनिटं झालेली आहेत. अजून दहा मिनिटं व्हायची आहेत.
ठीक आहे ठीक आहे बोला मग अजून माझ्याकडे बरंच काय बोलायसारखं तुम्ही बोलत. त्रा हा ऐकणारच पाहिजे मी बोललेलं.
तुमच्या डोक्यातलं जरा नॉलेज आमच्या पण डोक्यात आलं तर बरं होईल.
ह त्यावर विचार करा म्हणजे झालं कॉलकट केल्यानंतर
नक्कीच नक्कीच करू आम्हालात आणू आम्ही तुमचे विचार
हा मुलांना पण तेच सांगा. सुरुवात आपल्यापासून केली ना.
हो आपल्या घरापास सुरवात झाली की आपण दुसऱ्यांना पण नॉलेज देऊ शकतो. पण घरचे पण पाहिजेत ना हो.
हम्म. पण चारपैकी एक शब्द तर ऐकू शकतील.
हो हो त्यासाठी आपल्याला खूप बडबड करावी लागेल ना.
होय म आयुष्य बडबडण्यासाठीच असतय ना.
दिवसभर पण बडबडायचं संध्याकाळी पण बडबडायचं. घरीपन बाहेरपन डोक दुःख त ना हो.
हम्म.
शेवटी शरीर आहे ते
हम्म.